हम्म काय करायलीस. येतं येतंय.
ते म मागच्या याच्यात मला काय आवाजच आलेला नाही बाई.
नाही काय. नाही आवाज क्लियर येतोय. कस होत असेल तुझ्याकडून कॉल गेल्यावर काहीतर प्रॉब्लेम येत अस
हा ते फोनच लागत नव्हता असं झालेलं. पूर्ण ती पाठी मगन फोन लागला उचलला की आता आवाज य आपला तर आवाज कसा येत असं यायला पाहिजे का नको. हा मग त्या असा आवाजच येत नव्हता त्याला.
होय म्हणजे तू कॉल करून आधी कन्फर्म करत होतीस. डायरेक्ट नाही करायचं, असं ऑन यायला सांगायला लागतय.
होय का.
हा म्हणून तर मी तुला ऑन यायला सांगितलं ना. हम्म त्यामध्ये अगोदर जे परिचय सांगितला अन त्यामध्ये ते सांगितलेय हे.
हा. हा त्या आधी हे हा चालतय आता या प्र्रमाणच करायला पाहिजे. तर ते होणार नाही तर ते. काही नाही माझे किती पाच सहा त्याच्यात झाल्यात पाच राहिलात
राहिल्यात नाही नाही ते राहत नाही ते सबमिट केल्यावर आणि पाच असं तीस पर्यंत येतात.
होय काय अ मग सगळ्यांना कॉल करायची.
हा म्हणजे एका याला पाच अस चालत्यात.
हम् मग बाकीच्यानी आणि कोण कोण आहेत त्यातले त्यांना पाच पाच डायरेक्ट कॉल केला समज तू त्या ग्रुपमध एखादा नंबर बघितलीस, टाकलीस आणि कॉल केलास तर ते नाही होत अस. म्हणजे तिकडून पण समोरच पण समोरचा पण ऑन असाय पाहिजे. म त्यांना अगोदर ऑन यायला सांगायला लाग ते आणि मगच कॉल कराय लागते.
हा हा हा हा.
चाले असते तर मी सांगितलं असते की तुला.
हम्म. मग ते परत मी काय बघितलच नाही ते ठेवलं ते ठेवलं त्याच्यावर दोन कार्य तीन कार्य. ते पूर्ण केल दुसरी आणि हे तसच राहिलं हो हे तसच राहिल. तीन ते पूर्ण केलं आणि हेेत असच राहिल.
हम् हम् हम् हम.
हम.
आणि काय चहा पलीस.
चहा पिले त्याला घेऊन आले चहा पिलं बसले. लिहून काढलच परवा घेऊ. ह्याची मासभा किशोरभईन. स्तंद म. वीरचलीच हम परवा घेऊन गेली. आप प दि त्याव क. सभानी ती सभा लिहून आणि मेच ठेवली ही सभा राहिली किशोरवाईन पूर्ण झाली. हे नि मच राहिल म. पूर्ण केलं होतं सग माझ्या लक्षात आलत, म्हणल पूर्ण करूया म्हटलं आणि सोमवारी दिवस आपला तिथं जाणार.
दिवसभर म्हणजे, ताईंना फोन करून विचारली होतीस काय? म्हणजे काय काय करायला लावत्याय काय? ताईना वगैरे.
नाही नाही. काय बाकी ऑनलाईनचच असणार कि, ते आपण परवा केलो नाही, तसच काही आसणारय. जी डब्बल काम हे झालं.
परवा तेच आहे म्हणून सांगितले मॅडमांनी, हम्म. ह
ह् चालत कट करून आणि होय सगळ डब्बलच घेऊ सग दिस.
सभा पण त्या विषयावर लिहिलीस.
सभा पावसाळ्याची माहिती.
डेंगू सर्वे लिहायचा ना तुला. सरकाल लागत हिंगु सर.
ते मा माहा सभेला लिहिलेल होता, डेंग्यू सर्वे. ते सगळं लिहिलेलं, मग आता म्हटलं मागच्या वेळेला पण डेंग्यूच हे आलत. मग ह्यावेेळी पावसाळ्यात काळजी कशी घ्यायची.
हम्म हम्म. होय. म्हणजे पाणी उकळून प्यावे वगैरे.
हम्म ते सगळ दिले.
मी अजून कुठलीच सभाप पण लिहायला नाही, आणि ऑनलाईन पण कोणती काम झालेली नाही माझे.
गेल्यावर बसून म्हटलं, आता काय ऑनलाईन करता येत नाही अजून, एक तारखेच्या पुढं. म्हणून तिचं बा तेवढं लिहिलेलं. ते पण काय झालं शेवट एक, म्हणजे पॅरेग्राफ राहिलेला माझा. लिहायचा, नाही नाही म पा राहि तर लहायचं सोड, मग ते तंच ठेवलेलं मग ते लिहिलंच नव्हतं, आता म्हटलं आज लक्षात आलं. आज पूर्ण करून ठेवा, म्हणजे कधी पण निघाल भागात की वही टाकून घेऊन गेलं की, सया
आता नाही, आज करायच नाही, आता लक्षात ठेव, ते आपण दुसऱ्या ह्याच्यावर साह्या घेतल्या की, ते पान तेथ हे करत नाही का? तस म्हणजे जे वई अस त्या वहीवर सया घेऊन टाकायच्या आपण आपण पहिल्यांदा कस केलत त्या प्रमाण. आपण पहिली सभा घेताना अजून वय घातली नव्हती मग दुसऱ्या वय म सहाह्या घेतल्या. मग ते पान तिथं अटॅच केलं ना?
हम्म हम्म हम्म हम
ते म्हणून मग मध्ये मी एकदा तसंच केलं नव्हतीच माझ्याकडे वई घेऊन गेल्यानि आणि ते जास्त वह्यांच पण ओझ व्हायला लागलं म्हणून
हम्म नाही मी काय तसं नाही ब
नाही मी पण कोठं मी त्या दिदीच्या वईत बघितलं होतं.
ह मी काय केल ते आता लिहून झाले की नाही ए दिवस वही घेऊन गेले की ते तेथोडं सया घेऊन या भागात गेलं की पात्र जोडपे आपल्या सया्या घेते तसच त्याच्यावर नाव लिहा सही हो मग ते पूर्ण होते क किशोरवांच काय मागच्या वेळी दिलतो इथं शाळेत बघायचं कुणाकड तर द्यायचं नाही तर एक सभा घेऊन यायच आपण लही दिवस झालं कुठं घेतलोय?
हा बरं.
हम्म.
आणि
आणि काही नाही निवांत.
मला तर किशोरवयीन मुलींच्या सामानच ते टेन्शन येत आहे ते शाळेतल्या मुली भेटत नाहीत ना.
अगं परवा तिथं ते होत आमच्या इथ भागात होती. अ उ ज्योशना म्हणालती मग म्हटलं मला आधी कुठं माहिती आहे हा म्हजे तिथे काय कार्यक्रम हो ता ग काय माहिती की अकरा नंबर लीहीला यांचं घर आहे.
काही गते जमीर मुल्ला त्यांच्या वरती एक आणि आहे बघतील इम्रान इम्रान शेख माहीत आहे का त्यांच्या घरात कार्यक्रम. विक्रम होता का काय माहिती नाही पण मुली होत्या भरपूर जणी गेलेल्या जो जव पंधरा जणी हा पंधरा, सोळा जणी तरी असतील ब
हा हा हा ठीकय तर काय कार्यक्रम असेल.
ह पटपट पटपट वरण खाली येऊन गेला ग नंतर ना ते एकदम सर्वेच्या हेच्या लक्षात आलं नाही घरातून ये टाकत टाकत गेलो ना नंतर लक्षात आलं एवढा. पुरी हो त्या बग घेतला असतं म्हणालागली
होय फोटो पण झाले असते. पण मॅडम पण त्या दिवशी म्हणत नव्हत्या काय सगळे बरोबर तुमच्याहा भाषा पण द्यायला माहिती पण द्यायला पाहिजे म्हणून.
हा.
हम्म.
आणि कुठे त मग घ्यायला पाहिजे ह्या महिन्यात तरी
होय घ्याला पाहिजे माझी त्या दिवशी तुझ्या लसीकरणालाच माझे झाले.
म मलाच तीला मी परवा पल्स फलीवला आम्ही बायक इथं बसलेल्या होत्या भरपूर होत्या हाय की नाही. त्यावे आम्ही प्राजक्तनी, मी आणि आसमा तिघेनी फोटो काढले.
मला प्रोजेक्टनेच सांगितली होती त्या दिवशी.
ह होत्या त्या आमच्या इथे होत्या सभा होत्या कस कस बाय का येऊन बसलेले असतात जर जास्ती होते त्यावेळेस आणि कस ह्या महिन्यात झालं की पुढच्या महिन्याच्या जोडणीला लागायला
मी पण त्या दिवशी म्हणलं माझी मार दोन, चार आहे त्यालि म्हणलं. फोटो त्यानुसार मला पण प्रत्येक ह्याच्यात बरं पडतंय म्हणलं. बारका एवढा कस काय शांत बसलाय ग तुझा?
नाही आई घेऊन बसल आता. हम शांत कुठला बसतोय
हम्म त्याला जर गरम ठेवत जा बाई थंडी आहे जास्त. बकी कसलं उन्ह पडत होतं लगेच.
चेंज झालं म हो ते नविन बिगडा लागले सगळे
नाही आपला पोलीयो.
होय फोलू ते पण आहे नाही आहे. तिला त्रास होतोय म्हणा लागल्या सगळ्या जणी सगळीच बायका आजारी पडत त्यात म्हना झाले हा थोडाच आहे ग फिरायच भागत्याय.
ते पूर्ण कुटुं पाहने सर्वे केल्यासारखं सगळं घराघर फिरायचं ते फिरायचं
होय, होय, होय, होय ते तेला एक आणि हेला एक बघ अ अ ते कुष्ठरोग सर्वे ला एक
हा कुष्ठ सर्व ते येत प्रत्येक घरांच्या चाचण्या झाल्यासारखं होतय नाही
होते होय
ह
अता हेकच
आणि ते पण झालं की आता येईल बघ सप्टेंबर ऑक्टोबरलाच येते आणि कुष्टग सर्
होर बर. हे पण आता वर्षा वर्षाला येणार म्हण.
काय बोलो.
होय होय शक्यतो. मॅडम म्हणा त्या शक्यतो हे वर्षा वर्षालाच येणार आता पोलिओ तुम्हाला
होय.
काय करायचं ग बाई
डबल ग बाई म्हणजे वर्षातना दोन वेळा सगळा सर्वे करायचा. पण त्यात ना कळताय? त्या एक्स्ट्रा चुकून येऊन राहिले वगैरे
होय, होय,
जाऊन आलेस का नाही?
परवा गण नाही मॅडम गेलतेन बाई चालूच आहे. दन्ने मॅडमच्या कढणं गोळ्या आणलेल्या
अज का्या हो
ब ज्योत्नाच्या भागात पडल नव्हतं काय त्या दिवशी ल दुकालत बईन त्या दिवशीच के सया घ्या गेलेलो मग तेच खोकला सर्दी बघून मॅडम म्हटला दाखवलायचा की नाही नाही म्हटलं.
हम्म.
मग म्हटलं गोळ्या घेऊन जा मग म्हटलं अंगदुकीीची पण द्या बा म्हटलं. पडल काल म्हंटलं सगळं दुःखा लागले म्हंटलं मग दिलीप गोव्यातून दिलातून
बरं बरं आता वेळेस संपत आलाय. ठेवतो परत मग तू कर म्हणे आता मला
बर.
चालते ठेव का मग
हां हां.